हॅलो हम् काय गं
काय सुरेखाताई
काय सोयपाक चाललाय माझा काय करताय तुम्ही
माझं पण स्वयंपाक चालु आहे
हम्म
हम्म आताच शेतातून आली ग मी
हा कापूस लावायला गेले होते का?
हा मक्की लावलेले होते
हा तेे
हा एकच पिशवी लावलेत त्याच्यानंतर मग कापसाचं बिवार आणलेलं होतं पण घरीच होतो ना शेतात घेऊन गेले नव्हते.
हा
त्याच्यामुळे मग थांबून गेले मग काही घरी घरी यायची तयारी होती पण पाऊसच! तेव्हाच सुरू होऊन गेला त्याच्यामुळे हा ना खूप पडला
हा इथं तर लय एक कमी झाला पाऊस
नाले पण
पा
हा धरण पण भरला गेला.
हा तुमच्याकडे तुमच्या गावाकडे धरण आहे ना नदी नालेवर इकडं कमी पडला नुसत ते विजांचा कडकडा ढोघांचा
अस आम्ही तर मोटर सायकल पण घेऊन गे होते शेतात ना पण शेतातच ठेवून आले.
मग ते सगळं हे नाही का माती लागते ना टायरला तर
हा माती लागते ती गाडी झाडा खाली अ सावलीमध्ये उभं केलेली होती ना
हम्म आधी काढून घ्यायला पाहिजे होती ना पावसाची
हा पाऊस आहे येणार असं वाटतच नवत त गऊन पण खूप पडत होता
हम्म
अस सं संख्या संख्या नाही म्हणजे ते पाऊसच नाही येणार ते असंच एक दोनच शितळे पडतात ना
ते येणार अस पण वाटत नाही होत सकाळच्या म भगणी झालेले होते पण पाऊस येणार तसं नाही दिसत होत वातावरण पमचय
त्याच्यामुळे गाडी मग झाड खाली उभी केलेली होती ना ते मग पाण्याने ओरली झाली ना ते खाली स्टँन खाली पण
हा
त्याच्यामुळे पडली ती मग
ह हो का
किचड मध्येच
हम्म सगडं चिखल लागलं असेल ना मग ते सगडं जाम हो होन जात मग
हा ना पाण्यामध्ये असं पण थोडे म्हणजे लोक घेऊन जातात ना ग ते खूप चालवतात ना त्याच्यामुळे खराब पण झालेली आहे
हा त्याला मॅकॅनिककडे घेऊन जावं लागेल.
ह ना घेऊन गेले होते पंधराशेे ते दोन हजार जार लावलेले आहे पण अजून चार हजार लागणार आहेत गाडीला
हम्म
हं ते इंजिनचं काम आहे ना त्याच्यामुळे अजून आपला पगार आता पडणार ना काही
तीन महिन्याचा एकत्र टाकणार म्हणून सांगत होते.
हा ते पण एकत्र भेटणार तर काही पण काम होऊन जाणार आपलं
हम्म काय पण काम होऊन जात आपलं मग
हा पण आता सध्या या दिवसामध्ये खूप कडकीज असते ग माणसाला
हम्म एकत्र टाकले ना पे पगार तर मग बॅक कराव. टेन्शन नाही पैशांची खूप अडचण असते या दिवसात ते शेत राहिलेले थोडेफार पैसे असत्यात, ते पण आपण शेतातच खर्च करून घेतो.
मग अजून तूमी असे फाटलेले कपडे वगैरे राहतात ना माणसं घेऊन येतात, ते शिवून शिवून अजून घर चालवते मी.
मग काय करणार तर, जेम तेेम धरतात. त.
हा ना, आज सकाळी पण शिवलेले होते.
किती? दहा वगैरे पन्नास, तीस रुपये आले तरी पण
मग पन्नास रुपये आले ना.
हा ना, मग तेवढं पण घरातील खर्च भागून जात
भागून जातो हा ना. आजून ब्लाऊज पण शिवायचे आहे पण ते कसं? आपलं काम पण हे, त्याच मशीनवर बसतो नाही ना.
हा माझ पण तसच मशीन वर वेळच नाही भेटत बसायला. पयला काय ते केलाय मग हम्.
नाही तर असे पडलेले हाय अजून कपडे. ते आ कस पण घरात पण करायचं, बाहेर पण करायचं. सगळीकडे आपणच आपण ना, मग त्याच्यापुढे डोकच नाही लागत मग त्याच्याकडे.
नाही ना हे करू का? ते करू? कोणतं काम करायचं काय? ते पण समज त न्हाई.
आजून उद्या
हो उद्या आरोग्य तपासणी हाय. तर मग गीताकड जायचंय मला. मला सकाळी लवकर यायच सांगत होते ते.
हा हा.
लवकर यायचं म्हणे, दहा वाजता नको येऊ, नऊ वाजताच पोहचायचं म सांगत होते. हा. आता म तरी पण आज त्यांनी सगळ्यांना निरोप दिलाय सांगत होते ते.
हा. आ कोण कोण येणार तिथं? रंजना मॅडम आणि मालमा सर राहणार.
हो तेवढेच राहणार.
हो. मग मॅडमला रात्री मेसेज केलेल होत मी, गुरुधर्मर्थाची मीटिंग साठी.
अ तुमच्या सोनाली मॅडमला का?
हा. हा पण मॅडम सुट्टीवर आहे तर, कधी येणार मॅडम असं ना परत? तर मग मी परवा आसं सांगत होती, तर आजच्या दिवशी गेला आता सकाळी मीटिंग घ्यावी लागेल.
हा मीटिंग घ्यावी लागेल. मी पण आणते कुडवेलच आहे हे. ऍप मध्ये भरायचं राहिलय म्हटलं, आज भरून घेऊ तर रजिस्टर मध्ये लिहायचं पण ताई मले
आशा?
हम्म रात्री आता पूर्ण करणार अंगणवाडी दोनचं
हम रात्रीच्या वेळेस थोडफार काही दहा पंधरा मुलांचं टाकून घ्यायचं.
हा
असं करून का मग दोन तीन दिवसात भरला
हो मेसेज मग हे ग्रुप वर आपलं कामाचं पण दाखवावं लागतं.
दाखवावं लागतं मी पण काल म्हणजे काम केलेलं होतं एक नवीन स्तनदा मातेला भेट दिली होती आणि किचन गार्डन चं पण नाही. हे होत फोटो फोटो पण मी टाकलेच नाही ते फोटो नाही चांगले काढलेले होते. ना त्याच्यामुळे टाकलीच नाही मग
तसच होतं फोटो आपल्याला कधी चांगला काढता येत कधी कधी तर घाई घाई कसा तरी फोटो असतो.
हा ना मग अजून ते ग्रुपवर टाकावं लागतात मग ते काही प्रश्न विचारतील
हम तसच आपल्या मनातच मी पण तसच तुझ्यासारखंच करते एखाद्या वेळेस तर दोन तीन मातांकडे पण भेट दिली एखाद्या ठिकाणी फोटो काढला जाते एखाद्या ठिकाणी फोटो नाही काढला जात तर राहतो तसंच त तर आपण बता नाही
किचन गार्डनची तुमची, तुमच्याकडची यादी पोचवली का? ऑफीसला का नाही.
ऑफिस ला म्हणजे
माझ पण अजून एक लाभार्थी बाकी आहे, पण भेटतच नाही ना ताई काय करत करावं लागेल आता, सांग. सहाच लोकांच नाव लिहिलेले आहे.
हम्म माझे पण, सहाच लोकांची नाव लिहिलेले. आणि हो म्हणत होते त्याना म चल लवकर नाव द्या म्हणून सांगितलं तर मग. ते पण हो, नाही, हो, नाही, असं म्हणतो त्याने जर खरच लावायचं असेल तर. त्यांनी नाव आधार कार्ड दिलं तर मग चांगलं राहणार.
मग आता, कसे आता. पेरणी पण चालू आहे, जागा पण त्यांना सोडायला चांगलं राहणार ना. चडत नाय
दुसरं हे काय पण टिकू येऊन जात
रोप पण जास्त होऊन जाणार ना ग ताई सातशे म्हणजे किती इतके जाग त्याला घेऊन जाणारा दैताक म्हणजे?
तसा एक एकर नाही तर अर्धा एकर लागून जातं
मग
ह, ह सारखाच लागतोय होय आम्हा चार्जर
आमच्या शेतात पण लावायच आहे हो
हम्म तुमच्या शेतात पण लावायचे किचन गार्डन हे परसबागच पण आणि पन्नास जणांची यादी तयार करायला सांगितली
परस बागासाठी
हो गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वाटप केले होते ना तेच
हां तसेच यादी तयार करायची का?
हम्म
हां
पण आपण गेल्या वेळेस कस जाय राहिले होते ना असल्याकडन त्यांनाच घ्यायचे मग परत तर एखाद्या वेळेस त्याने भेटलेली काय ते आम
हां ना त्यांनाच द्यायचं काही काही लोक भांडण पण कर तात ग ते मला असं मनावर येऊन जात म्हणून
नुसत फोटो काढून घ्यायचे म्हणे यादी करली म्हणून आणि
हां
तसं परवा
हां गेल्या वर्षी ना घाई पण झाली होती ते म्हणजे अ ना यादी पण दिलेली नहोती
हम्म
पहिलेच रोक पोचवून दिलेले होते
हम्म
त्याच्यामुळे पण असं झालं आता पहिलेच यादी तयार करावी लागे गेल ना आणि नावाप्रमाणे द्यावं लागेल त्या माणसाला
पाहुण्या आल्याला आहे का तुझ्या घरी पाहुणे आलेले आहे का दादा आहे?
नाही ग दादा नाही हेच आहेत त बाळा आणि दशमा करत होती तर हां भुकू लागले खायला बसलं होत बारा पण आता झोपेतून उठला हम्म
असं
हम्म काय स्वयंपाक करायच म्हणून सरावं काय करावं मग म्हटलं करून द्याच चटणी सोबत दुसरं ते, ते वरण पण कराव वाटत नाही मग क्रोध करते खूप हां सारखं सारखं ते दाळ दाळ रोजचं. हम्म
आता पावसाळामध्ये बाजी होऊन जाणार.
हम्म.
हिरवी हिरवी
भाजी पा ला होत तेव्हा मग पोटटा काय काय स्वयंपाक कराायचे ते सुजत आणि भाजूपा नाही राहिला समज तसच
हा ना काय बनवू काय बनवू असं करायचं पोळ्या बाखऱ्या बनवून द्यायच ते भाजीचेच
हा तसच म्हणून गप्प गप्चूप बसले म्हटलं आता पाच वाज गेले म्हटलं आता स्वयंपाकपर्यंत नाही तर वेळ निघून जाणार परत अदार हो
हा ना
तसच होत
तसच होऊन जात माझ पण ते ये तुमचे दादा हे रविवारच्या दिवशी गेले होते ना ते